हॅलो, हा. काय करलंय?
काय चाललंय की.
हो, तेच तुम्ही ते हेज माहिती सांगाल ता तुमच्या हेच. कुठल्या गावातलं की
मं उगारच काय.
हा उगारच. ते मगाशी मध्येच राहिलं ना म ते. काय मला पुढच ऐकायचं होतं.
मग तेच ह्याच म्हणजे सगळं नदीत हे करून तिथनं पालखीत वाचव इथंपर्यंत झालतं वाटत.
हा तेच की तुम्ही म्हटला की लई म्हणजे गोळा हो हूतनय सगळंच.
होय होय, होय पिट्टी साखर तेन भरपूर पूर्ण मेळ हे गोळा होतय, डाळी बिळी हे सगळं भरपूर हे होतय. ते प्रसाद म्हणून ते काय कर तर सगळं पी असं वाटून हे करतात बाळ. वाटून हे करतात आणि वाजत गाजत तिला परत आणि नदीसन मंदिराकडे नेतात आणि काय करतात रॅली करतात मोठी आणि एक कलरची साडी नेसत्यात.
होय अ ते किती छान वाटत कान्हीय एका कलरची
मस्त आय मस्त वाटत. तय मग एक कलरची साडी प्रत्येक जण असतय पर सवळं नेसून कोण पूजा करणार असतात. परत आल्यानंतर मंदिरात आणि पूजेचा सवाल होतय मग ते आणि पूजा करतात मग पूजा झाल्यानंतर मग ते सगळं हे होतय मग तिथं म्हणजे हे करून घेतात मंदिरात आलं कि सगळ हे होतय आणि त्या दिवशी कसं हच जेवण पण मंदिरातच असतंय तिथं सगळ्यांना महाप्रसाद म्हणून
होय
होय ह ह
आणि ते तुमचं ते पंचकल्याण पूजेच पण हे असते ना म्हणजे पाच दिवस त्याच जेवण पिण
होय पंचकल्याण पूजा सात दिवसाच असते आठ दिवसाच असत नऊ दिवसाच ठेवतत परत पाच दिवसाचं मग हे त्या त्या पद्धतीने सगळं म्हणजे कस हेच ठेवत बाळ जेवण घर सगळं म्हणजे पूर्ण गावाला जेवण असल्यावर नाही असत बाळ
होय इथे पण मी पहिला मी म्हणजे कनी पहिल्यांदाच पंचकलान पूजा बघितली इथे माझं लग्न झाल्यावर खूप छान वाटलं म्हणजे आता हे गेल्याच वर्षी आपल्या झालं नाही
होय गेल्या वर्षी झालेय की आपलं होय
तेच पूजा मी पहिला आत्ताच बघितलं आमच्याकडे काय हा कस काय कधीपण कार्यक्रम
होय होय मग आमचं कस हा आमचं कस तरी पण हे छड कमी वेळात हे आमचं छान झालंत लई छान झालत कमी वेळात सगळीजण म्हनलत असं जेवणाच नियोजन झाल असतं ते पण मंडप बिंडप असं छान झालतं महाराजांचं प्रवचन हे तर व्यवस्थित सगळं हे झालं आणि बस्तीच अस पार्श्वथण पद्मावतीच मूर्ती स्थापना ते पण छान झालं म्हणजे सगळं व्यवस्थित नवीन सगळं केलं नाही
हो आणि मंडप तर एवढं भारी घातलेलं किती लोक बसलेली त्याच्यात फूर केवढं किती छान मी बघायला आलेली ना तिथं? होय. खूप छान झालंत ते.
छान झालतं आणि हे हो कसं असतंय धर्माचं पण असं हे हुतय नाई असं प पंचकल्याण पूजा ठेवलं की प्र एकेकाला म्हणजे माहिती होतंय. आणि द म सगळ्यात महत्त्वाचं म्हण जे लहान मुलांच्यावरती सं स्कार जास्त पडत्यात हां म्हणजे ते कळून येतंय नाही आपल्या धर्मात बाबा हे हाय हे असं करायला पाहिजे हे कळ ल सुरुवात होत्या ना त्या बाळांचं पण?
होय होय सुरुवात होत्या आणि कायतरी नव्या तिथ पोरांना ऐकायला मिळ
हा ऐकायला, बघायला. आणि त्याच्यात कसं त्यांच्यामुळे ते संस्कार पण होतात, आणि ते आचरणमध्ये पण येत्यात. आणि त्यांना कळतय की बाबा हे आपल्या धर्मात काय हाय, काय करावं, काय नाही कराव, काय करू नये हा हे सगळं समजतं की ते बाळासनी आताच्या त्याच्या पोरासनी
होय रीती-भाती म्हणजे वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या रीती-भाती आहेत त्यामुळं त्या रीतीच आपण कस अवलंबन करायचं हा
पण बरोबर आणि कसं आहे आमचं कसं आहे बाळ हेच म्हणजे हे प्रत्येक वर्षी जेणेकरून प्रते जैन बस्तिच आमचं कसं आहे बारा वर्षांत हे कल्याण पूजा करायलाच लागते आमच,
होय काय
होय होय, बारा वर्ष झालं कि ती पूजा घालालाच लागते.
मग आता आपली ही गेल्या वर्षी जी झाली त्याच्या
बारा वर्ष झालं की हे घालायचं आणि परत करायलाच लागत
परत करायचं होय ते
होय होय हे करायलाच लागतेय हा त्याशिवाय म्हणजे आता हे जरा लेट झालंय हे आपलं पूजा करायला लेट झाले चौदा वर्ष झालं पूजाहून
होय
होय हे आता काय तर दोन हजार नऊ काय दहा ला झालत बघ पूजा
होय
होय त्याच्यानंतर ह आता झालं हा दहा ला झालत त्याच्यानंतर तर ही झा त्याच्यानंतर ही पूजा झाली बघ का मग एक वर्ष काय दोन वर्ष पुढं गेलं ह पूजा आपली
हा हा
हां
चांगलं आहे का म्हणजे कार्यक्रम छान होत छान असते मी आमच्या माहे्याच्या लोकांना पण बोलून घेतलेलं बघयला आम्ही पण तिकडं कधी एवढ केलं नाहीत नाही बघितलं नव्हत मग मी माहे्याच्याना बोलवून घेतलेलं मग सगळी म्हणाली छान कार्यक्रम असतोय घयला पण संध्याकाळचं तर त छान असायं ते भावली तर नाचव त्याला
नाचवतेलं होय होय आणि हाती घोड ते पण मिरवणूक पण छान असत त्या नाही सगळं बघायला छान वाटतय का आणि नवीन मनोरंजन ह
णार नाही मम्मी मी बघून झोपणार मम्मी मी बघ झणार आणि ते जागात राहणार आणि मग बघणार मज होतणार ते
होय कि
लहानपर्यंत सध पी नसत छान बघायला पण छान वाटत
छान वाटतय होय छान वाटतय आणि सगळं असं ग गाव कसं गजबज गजबज वाटते नाही.
होय. असं ह होय एक वेगळंच म्हणजे कणी ते फक्त असं म्हणजे, तुमच्या ह्याच्यात असं करत्यातच नाही पूर्ण गावामध्ये एवढं
होय होय सगळं पूर्ण गाव गावामध्ये पण कस बोलवून घेत्यात त्यांनी पण करत्यातच फराळा सर्व करत्यात त्यानी पण लाडू बांधत्यात म्हणजे पाहुना आपलं बघायला बोलवत त्यामुळे असू दे म्हणून लोक हे करतात.
कस आपण साजरा करतो. कनी तसं वाटालत मला सगळीकडं असं लाईटिंग हे ते पाव्हण होय छान
हा आणि हे आमच एकच समाजाच नाही. प्रत्येक सगळ्या समाजाच पाव्हण म्हणजे येत्यातच हे बघा यला असं हे हाय ते हाय असं म्हणत नव्हतं आमच महाराज पण सगळ्या सगळ्या आमच्या समाजाचच परत आम्हाला कसं विकत दिलं. आणि इतर समाजाला झेंडा नाहीतरी म्हणजे फुकट दिलं त्यांनी कारण सगळी जण समान असं हे केलं नाहीत. सगळ्यांसनी म्हणजे असं धर्म आपली सग ळी माणस एकच आहेत म्हण त्यात आमच्यात पण हं. पण एक एकेकट्याच कसं हा. होय एकेकट्याच कसं
होय विचार वेगवेगळा असतात. सोडा त्याचं पण काय नसत होय. मानण्यावर असत आता सगळं
असच असतय,
आणि ते हे एक म्हटलं माझ मुलगा शाळेला जातोय. आता पहिलीला आहे. काय म्हणजे ह्या वर्षीपासन आणि त्याचं काय खेळायलाच बघत नाही घरात का असं जेवायला बघत नाही. किंवा पौष्टिक आपण काहीतरी करतो. तो कणी ते पण खायला बघत नाही. मग त्याला काय द्यायचं नेमकं खायाला
अ त्याला आता तो ते खात नाही म्हटल्यावर, त्याला नवीनच ते करतेच क नाही पौष्टिक कणी त्याला नवीन असं जे आवड तय कनी त्यामध्ये ते पदार्थ बनवून त्याला द्यायचं. आता जे नि आता इडली तेन असं घेत का हे करतोय कणी, खातोय कणी.
हा इडली तेन खातोय.
हा मग हे त्याला कसं आठवड्यातन एक एक वेळा त्याला द्यायचंच करून त्या.
काय इडली?
हा, आणि इतर रोजच मग भाजीपाला काय करायचं. आता तो च चपातीतेन करतोय की नाही, चपातीतेन खातोय कणी काय नईच?
चपाती खातोय. फक्त कणी त्याच्यासोबत भाजी कुठली खइत नई. नुसतं दही आणि चपाती खातोय.
ह मग तसं नाही तस हा मग तसं नाही करायचं काय कराय च चपातीत कोबी जरा घालून अस पराठा केल्यावनि कणी हे करायचं. एक बट टाटू घालून असं मळून करायचं. म्हणजे बटाटा घालून च चपाती करून द्या म्हणजे पराठच करायंच ते. तेच त्याला द्यायचं पो ष्टिक त्याच्याबरोबर दही द्यायचं. नाहीतर ह्याच जरा अस म्हणजे चटणी, टॉमॅटो सॉस किंवा असं ह्याच खोबऱ्याची चटणी. असं करून द्यायचं. शेंगदाण्याची चटणी जरा द्यायची.
हा की चटणी तेन म्हणतो मग मी केले की शे म्हणजे शेंगदाण्याची चटणी केले. परत अनेकदा मी कर मी म्हणजे शाळेत सांगितलेलं त्याला पराठा करून लवून द्या म्हणून. मग मी ते तुम्ही म्हटला कणी ब टाटूचा तस बटाटू उकडून ह. बारीक करून म्हणजे असं अ म्हणजे क आपल्या चपातीच्या पीठात असं मळून हे चपातीचं पीठ मळून घेतल्या. आणि जरा असं बारीक असं बारका गोल अस लाटून घेतलं, आणि त्यामध्ये ते सारण भरलं. मग त्यात कसं बटाटू मॅश केलेल. आणि जर असं चटणी जर अस मीठ जरा हळद असं घालून तयार केल ते कररतो का म्हणतो मला ते कट नकोय.
हा म तिकट मकवा वायतार मगतला गोड खातक निम मुग गोड त्याला गोड गोड म्हणजे असं गोड चपाती गुळातन चपाती करून द्यायचं मग त्याला गोड आवडत असलं तर. गुळ पौष्टिक पण होतय आणि त्याला गुळाच्या पाण्यात मला येत जर. आणि त्याला चपात्या करून द्यायचं तेवढंच त्याच्यापुरतं तेवढ म्हणजे घरात कुणाला गोड आवडत नाही आवडत आणि रोज करायच हा मग चालत किं मग ते गोड चपाती गु कनी पीठ मळायचं काय करायचं जरा डाळीचं पीठ जरा घव्हाचं पीठ आणि जरा गूळ एक एक वाटी ते एक वाटी किथ घ्यायचं. एक वाटीला पण जरा कमी म्हणजे दोन्ही जरा जर घालून घेत
म्हणजे दोन्ही मिळून एक वाटी केलं तरी पण चालते म्हणजे एक दोन चपाती पुरतं.
हा दोन चपाती पुरत आणि जरा गुळाचं पाणी करायचं आणि त्याच्यात घालायचं बार बर बाजरीच धपाट हा जर बाजरीच ध पाट. करून द्यायचं. त्याला म्हणजे ते पौष्टिक पण होतंय आणि ते खायला पण बर पडतंय आता काय उन्हाळ्यात बाजरीच जर अस उष्णता जास्त असत पण पावसाळ्यात ते चालत ते थंडीच्या दिवसात पावसाळ्यात बाजरी लते बा.
हा हा चालतय की करून देते घ्या मी. तुम्ही सांगितल्या प्रमाणात असं म्हणजे तूप लावून जर असं भाजून दिलं तर तो खाईल ना.
हा आणि हा आणि कसं करायचं तर तीचा गोळा असतय किणी. चपातीच्या गोळ्यात नाहीतर काय करायच आम्ही म्हणजे आम्ही स्वतः रे तेे करतो. काय करतं पहिला लाटायचं. च लाटल्यानंतर त्याला नाहीतरी जरासं तूप लावायचं. तूप लावल्यावर नाही. त्याला ग जरा गरम मसाला टाकायचा मुलगा तुमचा चटणी खात नाही कणी न कळतच जरा न कळत चवी पुरतं जरा म्हणजे चव यावी म्हणून जरास हे टाकायचं जरास चटणी टाकायची आणि त्याच्यावर जरास न क मीठ अ नाहीतरी चाट मसाला चाट मसाला टाकायचा. चाट मसाला टाकायचा हा चाट मसाला आणि जरा चटणी नि जर असं ते तूप लावल्या नंतर नंतर आणि थोडा गरम मसाला झा टाकायचा. जे जे करून घरात तुमचे जे मसाले असतात की नाही जरा जरा ते थोड थोडं त्याच्यावर टा कायच. टाकायचं आणि ते परत नाही तरी दुमडून घ्यायचं. दुमडून घ्यायचं. हं. अस गोल दुमडून घेऊन अस गोल आकार करायच त्या आणि ते बारीक असं छोटस पराठा करायचा. च त्याला तूप लावून खालवर भाजायचा. जायचं बाळ
हा हा
हा म्हणजे मसाला जास्त घालून ते करायचं तसं जरा शेंगदाण्याची द्यावी चटणी असली तर वर ओबड धोबड जरा टाकायचं त्याच्या आतमध्ये लाताना जेणेकरून हे होतय कधीतरी शे. गोड आवडत तसं तर शेंगदाण्याची पोळी करून द्यायचं
हा हा होय चालतय की तुम्ही सांगितल्याप्रमाणं करून देते घ्या मी
हा हा हा चालत तस ज जरा म्हणजे कस सगळं तयार करून घ्यायचं पण बा लहान बाळामुळे तुला होणार नाही त्यामुळे काय करायचं जोर न एक दिवस तस कयं एक दिवस तसं करायच एक दिवस जरा शे